काय करलाय?
काय नाही बघा बसलोय.
हा हा. हो झाला. तुमचं?
आमचा पण झाला.
हा हा
आणि काय ऊन पडलय. हो बरी ये बरी ये तब्येत बरीये.
हा हा आणि काय काय काय केला मग आज दिवसभर
आज दिवसभर काय जरा घरातले गावी गेलेत त्यांच पॅकिंग वगैरे चालू होतं.
हा हा
आता त्यानंतर काय बाळ झोपले म्हणून बसले.
हम्म हम्म
जेवणाची तयारी करायची. तुमचं काय आज स्पेशल?
आज स्पेशल अस काही केलं नाही. इकडं तिकडच टाइम गेलाय सगळं घरातलं थोडं आवरेपर्यंत त्यानंतर ह्याला जरा शंभूला जरा काहीतरी गुलाबजामुन वगैरे पाहिजे होत म्हणताना ते केलं. त्यात एक दिड तास गेला.
गुलाबजाम कस खव्याचे बनवले काय
हा खव्याचे.
पीट आणलेलं.
नाही नाही खव्याचे घरात ते तयार पिठचं कसं अ म्हणजे ते हा म्हण म्हणूनच मग हे खव्याचेच करतो कायम म्हणजे आठ दहा दिवसातून एकदा आमच्यात करत करायलाच लागतय ते आवडतय त्यामुळ कायं
आह ह ह ह आता तुम्ही आठवण केल्यावर आम्हाला पण लागणार करायला.
होय काय त्याला का जास्त वेळ लागत नाही करा.
नाही लागत होय आमची फॅमिली मोठी आहे पण करायला गेल की मी छो थोड्यात कायत काय भागत नाही. दहा बारा माणस आहेत हा
आम्ही काही पावशर तेवढंच करतो आठवड्यातून एकदा पावशर खव्याचं त्यामध्ये पनीर वगैरे थोडं असतय पावशेर च्या निम पनीर वगैरे घेतोय आम्ही
हम हम
त्यामुळं जरा वाढतंय आणि त्याची क्वांटिटी
हम्म आणि तुम्ही काय वापरताय मग अ खव्यामध्ये खवा आणि मै मैद्याच मैदा थोडा घालतात.
पावडर असेल तर ह मिल्क पावडर वापरतो. पनीरच्या ऐवजी नसेल तर मग मिल्क पावडर घालतो म्हणजे खावा असतोय ना तो पूर्ण अस फ्रीज मधून काढल्यानंतर मी किसून घेतो पहिला
हा हा
आणि किसून घेतल्यानंतर मग त्यात मिल्क पावडर किंवा पनीर असते ते किसून घेतलेलं पनीर घालतोय.
हम्म हम्म
परत एकदा मळून घ्यायचं आणि थोडंफार एक ते दोन ते तीन चमचे मैदा घालायच त्यामध्ये
हा हा
हॅलो?
हां, बोला.
मग मैदा घातल्यानंतर त्यामध्ये, मळून घ्यायचं आणि बारीक- बारीक, छोट्या-छोट् बॉल तयार करून, तळायचे. आणि पाक तयार करायचा आणि त्यामध्ये घालायचं, मग. गरम-गरम पाकात घातलं की, भिजतय लगेच.
हां, गॅसच ब-बारीक फ्लेम ठेवून तळायचे ना, नाही तर वरून करपत आणि आत कच्च राहतं.
होय होय एकदम बारीक फ्लेम आणि असं जास्त पण कडक-कडक तेल करून घ्यायचं नही पहिल्यांदा. नॉर्मली करून, मग कस तळायचं. मी परवा पहिल्यांदा केलो, त्यावेेळेला तसच झालं, जास्त गरम करून असं पहिल्यांदा सोडलो, वरून-वरून काळे झाले, जास्त वेळ ठेवल्यामुळे. आले जरा काळे, णि आत असं घट्ट-घट्ट झालेले, ते पहिल्या-पहिल्या केलेले, चांगले झालेले. त, मग पहिल्यांदा गॅस बंद करून, तेल थंड करून घेतलं थोडं. मंग नंतर आम्ही करायला सुरु केलो, मग छान झालं.
हा हा.
ह
तुम्ही कशी करताय? हां हां, हां हां.
ह
आणि मग आता आणि केश वगैरे जास्त गळाय लागलेत, काय वापरतेय काय नही तुम्ही?
हां, काय तुमच्याकड काय आहे का, सोल्युशन? केस गळ चा प्रॉब्लेम लई चालू ये.
हो, आता म जास्वंदीच फुलं वगैरे आहेत, त्याच्यापासून पण तेल करता येतय, तयार.
येतय का? आमचं जास्वदिंचं झाड ये की.
म्हणजे फुलं वगैरे आमच्यात आहे तशे झाडं इथं थोडीफार, पण जे लाल कलरचे लागतात ना, तशे नाहीयेत. गुलाबी वगैरे, ते आहेत.
हां हं.
म्हणताना, मग अ थोडेफार बाहेरून मिळल किंवा जेवढं लागेलं, असं तेवढंच घेऊन तेवढंच करायचं, असं चालू ये. मंग जास्वंद अशी अ ते जास्वंदाची फुलं असतात, त्यामध्ये आणि अ आपलं कोरफड असत, ते कोरफड चिरून घालायचं कोरफड, मेथी आणि अ अ कडीपत्ता, हे असं सगळ एकत्र करून घ्यायचं, फुलं वगैरे, त्यामध्ये तेल घालायचं, खोबरेल तेल आणि उकळून घ्यायचं ते. आणि ते थंड झाल्यानंतर ना, मंग तेल अ म्हणजे रात्री झोपताना लावायचं ते
हं हं.
आत्ता तरी करा लागले असं, बघू आता वाट
हन्हहन, आता केसांचे प्रॉब्लेम भरपूर चालू येत.
हा व त्यामध्ये ते आवळा वगैरे ते पण घालतात पण आमच्याकडं कसं ते जास्त प्रमाणात मिळत नाही ते सिटी लेव्हलला आसतात ते, मग प्रत्येक वे ळी मार्केटला जाऊन आणायचं जमत नाही ना त्यामुळं मग नई वापरत मी जास्त ते.
हा हा हा,
तुम्ही नाही काय करत असं काही घरी?
आम्ही नाही काय. आसं ऐकून माहित होत सोडा जास्वंदीच हा आता करून बघायचंय एकदा.
हुं हुं,
हू तुमचे केस मोठे आहेत काय?
एवढे पण काय नाही येत.
होते पण आता जरा म्हणजे डिलिव्हरी नंतर काय सगळ्यांचे जा तातच त्या पद्धतीनं हां थोडे थोडे गळत जरा जा
माझे पण खूप जाड होते काय नाही ते एकदम बारीक झाले.
हा हा. ते आमचेच असं एकदम जाड असल्याने आह म्हणजे आधी बघितलेलं आता असं एकदम बा पातळ, बारीक झालेले आम्हासनीच बघायला न
हू होय. आमच्या घरात केस म्हणजे हे मिस्टरांना लहान केस आवडतं नाही, मोठेच केस लागतात मग कट नाही करू देत.
हा हा म्हणजे शेंडे वगैरे ते असं कट केल तर आणि परत वाढ होते ना?
हा हा शेंडेच तेवढे वर्षातून एकदा दोनदा करते कट.
हा हा हा, आता काय आपण म्हणजे दुसरा शॅम्पू वगैरे वापरतोय त्यामध्ये पण थोडफार केमिकल असल्यामुळं पण
हू केमिकलशिवाय आता काय हाय, तरी पण कोणता शॅम्पू वापरताय तुम्ही?
मी सनसिल्क वापरते आता.
हा हा हा,
सनसिल्कमधे पण म्हणजे चांगलं आहे आस आता वापराला चालू करून पण मी वर्ष दीड वर्ष झालं. आधी ते क्लिनिक प्लस तेच वापरत होते.
हा
हू पण ते सनसिल्कचं स्मेल वगैरे छान आहे. आणि जर धुतल्यानंतरन पण आसं म्हणजे केस पण छान होतात. जा स्त दिवस त्याचा वास पण अस राहतोय केसामध्ये तेल तेन वापरल्यानंतर.
हा हा,
म्हणून तेच वापरते सनसिल्क.
हुं हुं,
आणि काय? असं विनायची वगैरे काय आवड नाही आहे काय असं तुम्हाना?
विणायची आधी लग्नाच्या आधी थोडं थोडं एक आम्ही हे रुमाल बनवलेला, त्यानंतर आता कायच आठवत नाही. मैत्रिणी होत्या ते एकमेका एकमेक शिकत तसं बघून बघूनच की कोणाचाच काय क्लास वगैरे काय झाला नव्हता.
हां हां हां
एक आमचे शेजारी एक मावशी होत्या त्याच शिकवत होत्या, असं कराय तर ते जाळी करायची. पण आता काहीच नाय ये
हूं हूं माझी पण म्हणजे आम दिदी ते मायक्रोमच वगैरे करत म्हणजे ती ऑनलाईन बघून असं शिकलेली
हां हां
हम्म त्यानंतर ना तिला थोडीफार मदत करायची, म्हणून थोडं थोडं येतोय ते मायक्रोमच आम्हाला
हूं हूं हूं
छान होते, पण अस म्हणजे मध्ये मध्ये त्याला होते तास जास्त
हा ह
स्कोप सगळे करून घ्यायचे. आता काय एवढे नय ये त्याची फॅशन
साड्यांना गोंडे पण लावतात घरी तसं तुम्हाला येतय काय बनवता.
नाई मी ते बघितलय, सोपं असं वाटतंय, पण केलो नय मी कधी ते हा हा
हा हा छा म्हणजे चांगलं ये ना, ते पण असं हा, होय. कमी वेळ पण एवढं काय जास्त लागत नाही.
हम्म, हा हा ते पण मला पण शिकायचंय.
आणि ते गोंडे वगैरे आपण घेतोय, त्यामध्ये म्हणजे जे साहित्य मिळतय, त्याला पण एवढं काय जास्त खर् र्च होत नाय.
हा, होय, हम्म एकदा घेतलं की त्यात भरपूर होतय.
हा. बाकीच्या म्हणजे असं दुसऱ्या कोणत्या तरी, डिझाईनच्या आपण तयार करायला गेले ना तर त्यामध्ये अ म्हणजे, पहिल्यांदा ते प्रोडक्ट वगैरे घ्यायलाच आपल्याना जास्त खर्च करायला लागतय.
होय.
अं पण हे तसं नाहीयेत. थोडेफार दोरे असतात. त्यातच सगळ होतय. खर्च जास्त येत नाय तयार करायला.
हम्म.
तुम्ही म्हणजे, तुमच्याकडे असं घेतात काय? कोण ऑर्डर बाहेर बाहेरून
नाही. माझी बहीणच घरी करत होती. ती पण आत त लग्न झाल्यापासन सगळ बंद केलय. लग्नाच्या आधी सगळी हौस असते. लग्न झाल्यानंतर काय होत नाही.
ते शिकलेल असतय, त्यामध्ये करायला मिळतय नय.
होय, असच होते.
आता मोठे मोठे सगळे शिकलेले सुद्धा घरात, घरात बसल्यात मुली. मुलींच्या लाईफ मध्ये हम्म मुलींच्या लाईफ मध्ये असं जास्त करून असं मुलींच्या लाईफ मध्येच होते.
हूं हूं हूं हा
काही गोष्टी ऍडजेस्ट हा ऍडजस्ट करायलाच लागत हो. ठरलेलंच आय तेे सगळ्यांच.
चालतय घ्या मी करतो तुम्हाला पण.
हा ठीक हाय चालेल.
हा.